हॅलो हा बोला काय म्हणताय
काय नाही बघा आता दुधाच ते टायमिंग च चहा प्यायचं दूध काढाय जायचं
एवढे लवकर
बस तीन वाजता तीन सव्वा तीन साडेतीन अस म्हणजे शनिवारी आमच्याकडे लवकरच च राात जाऊ चार वाजता
सुरू होते का आमच्याकड नाही सहा वाजता काढतात काय तर
हो
हो उशीरानेच असते आणि तो गवळी आहे ना तू न्यायला येते घरात घालायला पण जायला लागत नाही
होय का
हो प्रत्येकच्या म्हणजे कुणाकुणाच्या म्हशी आहेत ना म्हणजे दुध घालायचं त्यांच येऊन घेऊन जातोय
हा हा.
मग तुमच्यात भरपूर दूध असतय तुम्ही दुधात चे पदार्थत
हम्म, आम्ही काय दही ताकच अस लावतोय आणि दूध जरा दररोज पितात त्याच्यामुळ मुलांना आणि लागतय मग पनीरच असं कधीतरी करतोय.
हम्म हम्म दुसरं काय बघितलो
नाही आणि खाईत पण नाहीत, खीर वगैरे हे केली कणी अ त्यात दूध दूध घालून पण चालत नाही अहो आम्ही आम्ही खाताना आम्ही वरून दूध घालूनच घेतोय, तस सासूबाई खाईत नाही दुधाचे पदार्थ. तर कायच.
अगं बाई का बर?
सासूबाई खाईत नाहीत नाही त्यांना आवडत नाही आणि बहीण पण खाईत नाही.
तर नाही. नसल्यावर सगळ्यांना खाऊ वाटत्या घरातलं पण.
होय. मी कतले की तुम्ही काय करताय दुधाच म आणि.
काय हेच की.
अच्छा!
खिरीच प्रकार जास्त असतात ओ.
हा खिरीच
हा.
हा, म हेच म्हैस वगैरे मिळाली कणी
हा.
चीक जो असतोय कनी त्याचा मग वड्या अशा करतोय, कधी
हा हा, आवडतात पण मला, खिसून काय करताय लाडू?
हा खिसून लाडू करतात कि ते. आमच्या सासूबाई करतात त्या. म नाय बाकी काय म ते दूध चार अ प चार सात सातव्या किंवा आठव्या दिवशी दूध घालतोय नाही आम्ही. ह तोपर्यंत जरा चालत नाही हा. म ते ज्यांनी ज्यांनी असं हे वाटत दूध एकमेकांना त्यांना द्या पण लागतय. थोडं घरात दही ते लावायचं. थोडं ते आपण काय तुमच्या इथं पाहतय काय करताय त्याला
पाताळ चिक करतोय.
चिक हा ते वेलदोड तेन
हा हा तसं करतोय की तर शेजारी कोणत दिल क नाही म्हणजे मरठ्याचे लोक काय ती कृर शेजारी आमच्या त्यांच्यात मैह्स व्याली ती देतात त्यांनी वड्यांच नाहीत देत कधी त्यांनी म्हणजे त्यांनाच लागत ात आणि पातळची कस ना तिसऱ्या दिवशीचा चौथ्या दिवशीचा तो देत
देतात होय हा हा हा हा
मग तेवढंच त्याच करतोय आ म्ही
हम् हम् तुम्ही भरलेलं वांगर कसं करताय हो
भरलेली वांगी
कर असेच की आपण सगळी करत तशीच तुम्ही करताय
भरलेलं वांग काय
हा
अ भरलेलं बाघ मी दुसऱ्या प्रकारच एकदाच करून बघितलेलं कसं सांगू आपण जसं हम् शेंगदाण चटणी मीठ आणि को क काय ते कोथ
खोबरं
तर हा खोबरं नाह्य कधी घातलं सोडा
बर मी सांग तुम्ही सांगा मम्मी सांगते कस म्हणजे मी कस करते
तिथे जिरं पण घातलेलं म ते ते चिरून अस अ आकंड वांग थोड थोड चिरलं ते त्या्यामध्ये तो मसाला भरला असा सगळ्या वांगे वांगी स्वच्छ धुतली आणि तसा भरून घेतला आणि आपण जस मोदक वूक उकडून घेतोय ना खाली पात्यालाते पाण्या मध्ये चालण्यात ठेवून
वाफे वरचे वांगी
हा हा ते वाफि तुम्ही करताय काय
नाही नाही मी पण असं ऐकलेलोच फक्त. करू करून बघितलं नाय कधी
ह मग ते वाफलून घेतले की मग पु पुन्हा लसूण घालून कडीपत् त जरा घालुन जी मोहरी घालून आणि जरा चटणी मीठ घालून मग परतून घेतोय एकदाच घेतलेलं हं तस.
चांगलं झालेल का मग.
चांगलं झालंत पण जसजस वापरून घेत की जर गिर होतेय ते गिर असं शेनागत झालं की ते खाऊ वाटत नाही आओ.
हा, हा, हा, हं.
आणि हा जास्त शिजलेलं एवढं काय नाही आवडत. मला नाही रेग्युलरच आम्ही जस भरून तसच शिजवून घेऊन तसच हे करतोय. शेंगदाण्याचा जरा कूट जास्त घालायचा.
आम्ही कस करतोय माहितेय काय? अ हे वांगी काटेच बघून घेतोय बिनकाटे ची घेत नाही मी आणि तिच्या जांभळी वांगी असत्यात नाय ती आवडत नाही आमच्यात कुणाला च चवीलच लागत नाही आम्हाला तुमच्याकडे असतात. चव असते काय? त्याला.
या भागात कस माळव दारावर आलेल घ्यायला लागते, ते एखाद्या वेळेस आलं की घेतेस म.
हा हा मग आमच्याकड हिरवी वांगी काट टयची छान मीळतात
लई चव असता हा आणि ती खां असं थोडं थोडं देठ काढून आपण थोडं देठ ठेवतोय तसं चिरायचं मसाला भरायसाठी आपण चिर देत तो नाहीस. तस चिरून पाण्यात ठेवायचं थोडा वेळ म्हणजे तोपर्यंत मसाला करून घ्यायचा मसाला जरासा सु क खोबरं घ्यायचं लसणाच्या पाकळ्या पास्ता दर चमचा भर जीर कोथिंबीर जर एखादा असलं तर आ आल्याच तुक जरास तेल आणि शेंगदाणे भाज घ्यायचे आणि ते कुट घ्यायचं नाही बारीक केलेला त्यासाठी वेगळे शेंगदाणे भाजून घ्यायचे जरा आणि ते मसाल्याबरोबर बारीक कराचं म्हणजे ते एक जे होते खोबरं शेंगदान सगळं असं वेगळं वेगळं होतय असं करतया ते मसाला केला क नाय ताटत काढून घ्या घेऊन त्यात चिक चि चटणी मीठ जरा जिर धन्याची पावडर घालतोय हळद आणि जरास कच्च तेल घालतोय त्यात मसाल्यात आणि ते मसाला कालवून पूर्ण एकजीव करून घेतोय. आणि पुन्हा ते ह्याच्यात भरायच वांग्यात भरायच हा आणि दोन चमचे आपण जेवढं भाजीला तेल घालतो नाही त्याच्यापेक्षा एक चमचावर जास्त तेल घालायचं अ. म्हणजे थोडस जास्त. बर आणि त्याच्यातच वांगी पुर्ण तेलात. परतायचे. आणि ताट भाग पण तसं शिजवायचं पाणी घालायचं नाही तुम्ही पाणी घालता.
अं पाणी घालतोय वर.
त अस ग्रेवी सारखं पाहिजे असलं तर मग पाणी घालायचं हो सुकी सुकी पाहिजे असली तर मग पाणी घालायच नाही फक्त त्या तेलातच शिजतात.
जेवढं वांगं तिखट कराल तेवढं चवीला लाग
होय होय होय कसं असतं हे माळव असतात नाही ते तिखटच करायच्या असत्यात आणि कडधांन्य असतात त्या डाळीतून त्या सपक करायच्या असतात. तर ते छान आणि भरली कारलेली पण कारली पण आवडत्यात ह्याच
कारले कधी आम्ही अशी भाजी करत नाही हो कारले असं कोणी अभ्यास ते चिरून अस तव्या भात कधी केल्यानंतर तव्यात मीस मीठ घालून अश्या भाजाय लावत्यात ते असं भाजी केलेलं कडू लाग त त्याजामुळे कोणच कधी खाईत नाहीत
न्हाई. अ काय करायचं उद्या करणं असलं की नाय किंवा संध्याकाळी करणार तु जर सकाळी त्याला मीठ लावून ठेवायच चिरून त्याज आतल बी काढायच आणि त्याला मीठ लावून ठेवायचं असत मग नंतर कर त्या वेळेस अ आपण ते मसाल्यातून करतोय नये त्यात मीठ घालायचं नाइ. त्याला मीठ ऑलरेडी लावलेल असते ना, आपण म्हणून ते फक्त मसालात घालायच चटणी घालायची जरासं कच्च तेल घालून ते मग सरायचा आणि मसाला भरून अस. सच तळायच पाणी घालायच नाही त्यात तेलात शिजवायचं होय अजिबात कडू होत नाही.
नाही मसाला काय घालताय त्याच्यात मग
हाच मोठा व आपण वांग्याच्या त तिय जो मसाल करतोय तोच मसाला घालतोयअजिबात कडू होत नाही आमच्या त दर आठवड्याचे बाजारात एकदा कारली होती. त्याचच म्हणजे आठवडत नाही एकदा. आणि ते पण अशी भरलेलीच होतात.
होय हा हा हम्म हम्म हा हा करतोकी ते करतो कधी कधी.
हम्म
जाऊबाई हायच बहीण बी आणि जाऊबाई हा हाच शांत आहेत आज इिकड तिकड
म्हणजे त्यांच्यास बोलून सवय झाली नाही दोन तीन दिवस त्याच्यामध्येरा त्या आवाज. ताई थांबा थांबा जरासं. शांत वाटाले लय बोलत्यात.
होय लय बडबडत. त्यावे.
हा म्हणून म्हटलंय शांत येतात.
अय मजेसबतती तो माझा मुलगा म्हणतोय बघा त वय तिला म्हणतोय माझ्या- गेम खेळणार काही एक. नाही बाबा पेन घ्यायला मी
आणि काय म्हणताय मग तुम्हालाच एवढं तेवढं तिकडं कोकणात जायचं नव्हतं मग बहिणीला पण नेलायचवय
काय आता नव्हते शात नाही शिवेय किवाय
हा मी नंतर लक्षात आलो काल तुम्ही म्हंटला का नाही
आ होय हो हो हो कि ाय ते होते स खणि
हा तस
हम्
चांगलंय झाले खरं रोगींचण
होय होय होय काय ते होय होय नाही दोघींच काय नसतय बघा अचछ
हा
एका घरात असलं की कोणी ही आजारी असली ती आजारी असली समजून घेतात टायम घ्याचले बघ
हा थांबा
ह